बोला मी म्हटल लागला की नाही लागला?
अ ते तु तिकडून कट असत नाही होत जाय
नाहीई का? म माझ्या ऐकून तर कता कट केलता मी
हो काय चालूच होता कॉल.
हो का?
हम्म
मी तिक नंबर आणायला गेलती म्ह ताई म्हटलं तुमच्या जवळचा नंबर म्हटल मग नाही तर मग याच्यातून काढा लागतील.
ते आता बाहेर गावले गेले म बाहेर गावली गेली.
रजिटर त्यांच रजिस्टर आहे कि नाही
हा.
सगळे नंबर रजिस्टर लिहून
हो का?
म्हणून त्यान पूर्ण एक वही केली त्या वहीवर सर्वांचे नंबर लिहून ठेवलेले आहेत.
मी तसंच केलं आता
हा मग मी ते वही आणायला गेल त त्यांच्या रूम मध्ये
हम्म.
त्याच्याहून त्याच तुमचं नाव आहे ना
हा.
हो उषाली आगे आहे ना
हम्म हम्म
हा म्हणून मग ते नाव टाकलेलं भरपूर जण आहे त्याच्यात
हाव ना.
म्हणून मग मी ते आणलं काढलं.
हम्म
म्हटल याच्यावर त्यांचे आहेत भरपूर नंबर त्याच्यावर एका एका याच्यावर लाव्हतो फोन
हा कोणी तर म्हणते एका झालेले पाच वेळा असं काही आहे ना ते
चार चार एका एका म्हणजे चार लावला तर चालतो फोन
चालते कोणाला लावला कोणाला लावला चालते
हो हो मी जे त्याच्यात आहेत तेच
हा हा अवना याच्यात आहेत ते कोणी बी विसलं
व्हॉट्सअप मध्ये असतील ना?
हा.
व्हॉट्सअपमध्ये असतील तर मग त्यां स म्हणजे त्यातून नंबर काढलेले आहेत ताईने ह
हा ना.
व्हॉट्सअपची मग ते त्याच्यात मॅसेज हा ग्रुप वर आहेत कि ते त्याच्यात मेसेज आम्ही हो करा
हा.
करायचं माझ कसं माहती आहे का माझा कॉलिंग जो आहे त्यांच व्हॉट्सअप आहे त्यांचा व्हॉट्सअप आहे ते माझं कॉलिंग आहे
हा ना.
असं झालेलं आम्ही दोघां नशलता अदला बदली केलेला आहे ते नम्बर
हा.
ते घरी आल्यावरच ते व्हॉट्सअप पाहायला भेटते मग कॉलिंग होते याच्यावरून
हा
मग ताईने म्हटलं तुमच्याच व्हॉट्सअपून पाहा म्हटलं ते सांगत जा म्हटलं आता
हा ते आहे
हो
मी तसंच केला होता नंबर लिहून ठेवले की मग केल्या जाते
हो हो मी बाहेर गावातले करावच लागतात ना मग गावातले कसे जे आहे ते करून घेतो करतो आपण कशी
हम्म मी तर मांगे, काही माझे स सगळे खाली गेलते. ते दोनशे रुपये झालते फक्त
आमच्या ताईले त काहीच नाही झाले, बिचार त्यांचे खाली गेले पण ना, काही बोलले काही खाली गेले पण त्यांनले पैसे झाली
हौ ना कोणाचीच नाही आले अवंदा, कोणा कोणा तर हजार दोन हजार कमावले म्हणता
हौ हौ.
उ माझे त काही नई, तसेच खाली गेले.
ते पहिली पहिली बार माहित नसते कीनि मंग ते
म्हणून तर बाया शिव्या देतात खाली गेला की त्या बईता खाली शिव्याच देऊ राहिले.
हौ ना असं नाही करायला पाहिजे तो एवढं काही इम्पॉर्टन ये ते, एवढं काही हे नाही ये इम पटण नाही आता आहे म्हणून करतो आपण कुठून आणले असते ते पैसे
पैशसाठी ती बाई शिव्या देऊ राहिले हह ते पहिले म्हतलब आहे मी
हम्म
नवाज येेऊन राहियला म्हटलं तुम्ही शिव्या देऊन राहिल नाही मी दिला नाही म्हणते
तिले अस वाटला आय गेल आता काय कराव? ब्लाऊजची शिलाई काय घेताव मंग तुम्ही?
काय जे आहे ते
हा ना तर पन्नास कि
हो साध्याची पन्नास शंभर अशी झाली
हौ का?
येणारे शिवता
हम्म.
डिझायनर हे शिवता का म्हट?
नई मी जास्त डिझाईनचे नई
नाही का हा हा तुमच्या गावात पापडची मशीन आली का या वर्षी
हा आहे वाटते आमच्या गावात
आधीच माहित नाही या वर्षी आले का म्हटलं
होती ना आमच्या गावात व्हाय ना वाटते मग ख ते माहिती नाही मग आता अजून कोण आणली असशे तर
नाही मागच्या वर्षी कशी तुमच्या गावातले पापडा आला ते आमच्या इथं
हा
दनापूर भरपूर लोक आणले ते या वर्षी आणले नाही.
लई जण नेतात ना. भैरगावले आमच्या गावातले गावात नाहीत नाही भैरगावले नेतात जास्त
तसच आहे आमच्या गावातली तसच करता
हा तुमचे जास्त पातळ असतात की काय हे जाडे?
कोणाला जर पतले लागले तर पतले देऊन जाडे लागले तर जाडे देतो.
हय
हो हो पाप कसं कराव कक्ष नुसत. भाव तोच आहे सारखा आम्ही सत्तर रुपये किलो. किलो.
हा काे आम्ही करून न येणार की आम्ही घरी करतो ना म्हणून.
हो नाही आम्ही कसं माहितीे एकच मिट ठेवलेली आहे. हा आम्ही कस एकच प्लेट. ठेवलेली आ खूप वर्ष मग रेट बदलायच काम नाही भाव बदलायचं काम नाही त्याच.
हा
तर बाकीच्या ठिकाणी आहे म्हणा इकडे वारखेडले सोनाळ्याले पन्नास रुपये किलो आहे. इकडे
कुठे पंचसष्ठ आहे.
ह वर खेळले साठ होती मागच्या वर्षी आता या. सात केे पासष्ट केली काय? आम्ही आता ज बखीने खूप वर्ष वाढवत नाही आता रेट जी आहे तेच राहततो आण.
हो ना
तरी मग आमच्या गावाला येतात ना भाव पार्किंग भरपूर येतात. रुवा खेळची खेळची ते. शेवडईचे गिरई तिकडले तिकडले भरपूर येतात.
हा नाही आमच्या गावात शेवळे्या चे आहे
हा तुमच्या का शेवट्याच्या दोन तीन चक्क्यात वाटते?
शेवड्याची आहे सापडाची आहे पण तिकडे काही जात नाही वाटते कोणी.
हो का?
जिकडे कसं जिकडे लागलय तिकडे लागलंय.
हो म्हणले पटली तिथे जातात ते. कोणाले भाव नाही पटत कोणाले बनवणं नाही पटत.
कोण कुठे नेलंय काही तर चाललंय तिकडे.
हो हो आमच्या बाहेर गाव. गिर्‍हाईक भरपूर आहे. शनेची अ कोठची यता आता अ तिन. हे अडगाव आहे कि नाही.
हा हा.
त्या आडगावचे गिरे घेतात.
हा ना, आता जस माहीत असते, तस येतात ते.
नातेवाईकाचे ते असतात कि नाही,
हो ना.
हम्म. म आमचं, आमच्या इथं कसं, सगळं मोकळं आहे की नाही. ज्याला जसा पाहिजे तसा, वापडते तो.
हा ना.
हम् तांदुळाचे पापड करतो आम्ही, उडादा मुंगाचे,
हा.
टमाटर पापोड, शेवगा पापोड,
टमाटरच्या साठी काय पाहिजे मग?
टमाटर. आम्ही टमाटरचेच करतो ओरिजिनल.
हाव काय.
हाव, हाव. च्या गावात प्रशिक्षण आलं होतं ना.
हा.
वडचण मशल्याचं प्रशिक्षण घेतलं होतं आम्ही.
हो काय, मग ते त्याच्या हेच्यात केलं असेल.
अ मग त्यांना शिकवलं अ आ आपल्याला कसं आपण उदा, मुंगाचे पापड करत होतो.
हम्म हम्म.
त्यांना तिथं त्या प्रशिक्षण मध्ये शिकवलं, पापडाचे प्रकार त्यांनी.
हव ना.
म्हणून मग त्यावेेळेस पासून आम्ही पापडाचे प्रकार चालू श करण चालू करून दिलं. हाव. रेडीमेड, रेडीमेड जातात ना आमचे पापड.
हा तेच तर म्हटलं.
नाही रेडीमेड जातात आमचे पापड.
हा मग टमाटे साठी काय पाहिजे?
हे आम्ही तांदुळाचे करून देत होते.
हा काय.
हाव, हाव. आपले काय टमाटर मिक्सर मधून काढायचे ते, काढून घ्यायचे.
हम्म हम्म.
आणि त्याला ती खिसी घ्यायची वाफेची ची तादुलाची जशी घेतो तशी.
हा.
हम्म
सगळं तिच्यात मग.
हा तुम्हाला जे जे टाकायचं असल, तस तर आम्ही काही टाकत नाही ना, फक्त ते तांदूळातयचा टमाटोच पेस्टच टाकतोय आमी.
हा ना.
ते पाण्यात मिसळून
हा हा ह.
जेवढं ठेवलं तेवढंच पाणी.
हा.
म्हणजे एक ग्लास पिकतलं. तर मग तेवढंच पाणी घ्यायला लागते.
हा ना.
तेवढंच पाणी म्हणजे, त्या त्याचच टमाट्याचं पाणी करायचं ते.
हाऊ
म फार मीट
हम्म
चम्मच भर एका गिलासले चम्मच अर्धा चम्च
हाव ना आम्ही पुढच्या वर्ष पऊ आता मग अनु मी यंदा घरीच केल्या हातांना केल्यास खरच ना
हो
ह
देथून मला कोणत्या वस्ती पाहू आता जवारीचे करून पोत
हो ना जव्हारीची खातात ना आपल्याकडे
हा होतात मसे आम्ही या वर्षी काही केले नाही ना पुढच्या वर्षी करून पू आम्ही हिवाळ्यातच
हम्म हम्म
जवारीची येन मग चालू करून देऊ त ना
हा ना
डारेक्ट रेडीमेड ह मग त्याधातल्या पहिले सुरुवातला आलेच नव्हती मग म्हण
हा आता हे प्रशिक्षण झालं ना वाटतं अकोल्याले
अकोल्यात चालूच आहे प्रशिक्षण
हा आता बंद झालं झालं वाटत ट्रेनिंग त्याच
नकऱ्या चालूच असते ते प्रशिक्षण बाराही महिने चालूच आहे ते
हा पण ते जाणं नेणं ते जास्त होते
हो हो तुमच्या गावात मी घेतलं का हो त्या आरसीटीच प्रशिक्षण तुमच्या गावात न आला का तो कॅम्प आर सीटीचा
नाही ग
आमच्या गावात आलता मग आम्ही घेतल
आमच्या गावात हेर याच नाही आलं?
नाही का
हम्मम ते शिवण क्लास चालत मगे ते क्लास घेणं
होव का ह विलेश अस हलो
हा बोला
हो दहा मिनटे झालेत तुम्हाला लागलं तर डबल लाव जा मग आण
हा हा उद्या लावीन मग मी
हो ठीक आहे हो हो